अलाग
आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजबद्दल माहिती सांगणार आहे शिवाजी शहाजीराजे भोसते एकोणवीस फेब्रुवारी एकोणीसशे तीस तीस तीन एप्रिल एकोणीसशे ऐंशी ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी पहिले म्हटले जाते हे भारत मु्य शासक आणि भोस्लेदारांचे सदस्य होते
अ शम
स्वतःचे स्वातंत्र्य राज्य निर्माण करून मराठी साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन सोळाशे सत्तेचाळमध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिक णे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला हे तुम्हाला माहीत होते का? हे तुम्हाला माहत होते का?
हो ग हे आम्हाला माहित होतं थोडंफार आता आणि तुम्ही सांगताय ते थोडंफार माहित होतंय मा स ठीक आहे ठीक आहे सांगा
आपल्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य गोवळकोंडाची खूपच शाही विजापूरची आदिलशाही शा आणि युरोपियन वास्तवादी शक्तीची युवत व शत्रृत्व दोन्ही केले. शिस्तबध लक्षर व सुसंगीत ट्रश प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांने एक सामर्थ्यशाली आणि एक प्रत्य प्रागतिक राज्य उभं केले. किनारी आणि अंतर्गत प्रदशात क किल्ल्याची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नावे किल्लेही उभारले माहाराजांणी शिस्तबद्ध शासकीय संघटना णा स सक्षम आणि प्र प्रतिगिील नागरी शासन स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा न्यायालयीन अधिवेशने पूजन रुजीवती केले प्रदेशातील भूभागाची इद्भूत माहिती आश्चर्यजनक वेगाने हालचाली आणि गमिनी आमच्या साई त्यांजच्या साईंनी बल््हाळा अशा मुघल आदेशांची फौजीचा यशस्वीपणे सामना केला. राज्या कारभारात तत्कालीन रूढ असलेल्या फारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्क प्रकृत भाजीचा वापर करून त्यांनी प्रोत्साहन दिले. भारतीय स्वातंत्र्य लढण्यात राष्ट्रवादी नेत्यांची शिवाजी महाराजांच्या परत आ क्रमी कथेचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्याचे मनोबल वाढवण्यासाठी करून घेतला शिवाजी महाराजांचा वारसा नि निरीक्षक आणि काळानुसार बदल बदलत होता परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन शतक त्या नंतर भारतीात भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या हद्याबरोबर त्यांचे अधिक महत् महत्व वाढवण्यास सुरुवात झाली कारण अनेक भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांना उद्या राष्ट्रपती आणि हिंदूचे नायक मानले महाराष्ट्राच्या जाग सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे शिवाजी महाराज हे मराठी लोकांचा अस्मितेचा ए अभभाज्य भाग आहे त्यांचा जन्मदिवस शिवजयंती म्हणून साजरा केला जातो आहे तुम्हाला माहीत होते का
नाही ना आम्हाला हे नव्हतं माहीित तुम्ही तर खूप छान माहिती सांगितली आम्हाला
म पुढील समोरची माहिती सांगू शकते का अजून म्हची विसापूर सतीनशीती संघर्ष ते सांगणार आहे इसवी सन एकोणीसशे ेचार मध्ये सुलतानेच्या आजारपणामुळे विजापूर दरबारात निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन एकोणीसशे एकोणीस वर्षीय शिवाजी महाराजांनी तोरण किल्ला घेतला आणि तिथे सापडलेल्या मो अटकखानीचा ताब्यात घेतला पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले घेतले यामध्ये धुरण पुरंदर कोंढाणा आणि चा साकन यांचा समावेश आहे तसेच त्यांनी सुपे मारावती आणि इंद्रापूर ही ठिकाणी आपल्या थेट तॅब्येत घेतली
ह
पुरणंगळा
ह ब चालू आहे.
तेव्हाच त्यांनी दगडूजी केली. व त्यांचे नाव त्यांनी रायगड ठेवले यासाठी त्यांनी तोरणामध्ये सापड ला खनिजाचा उपयोग केला रायगड ही एक शतकाहून अधिक काळ. त्यांची राजधानी होती. यानंतर शिवाजी महाराज हे कोकणकडे वळले आणि त्यांनी कल्याण हे मत तवाचे शहर ताब्यात घेतले विजापूर सरकारने या घ हाची दखल घेऊन कारवाई करण्याचे ठरवले एकोणवीस. पंचवीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाठ रोजी शिवाजी महाराजांच्या ताब्यात घेण्यात प्र प्रज्ञात विजापूर सरकारच्या आदेशानुसार बाजी घोरफडे नावाच्या स सरकारने मराठा सरदारने शहाजी यांना के केले एकोणीसशे एकोणपन्नास. म जिंज ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटकात आदिलशाहाचे स्थान मिळाल्यानंतर. शहाजीराजाची सुटका झाली. एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे पंचावन्न दरम्यान. शिवाजी महाराजांनी आपल्या विजयात विराम दिला आणि शांती. त पणे आपले फायदे एकत्र केले आपल्या वडिलांच्या सुटकेनंतर. शिवाजी महाराजांनी पुन्हा छापेमारीला सुरुवात केली आणि एकोणीसशे छप्पन मध्ये वस्त वादग्रस्त परिस्थितीत. चंद्रराव मोरे विजापूरच्या सहकारी मराठा सर.
जामदार यांचा मध केला आणि पशवो सग ते तुम्हाला माहित होते का थोडंफार माहित होतं आता थोडंफार तुम्ही सांगत आहे तर माहित झालं. धन्यवाद.
समोरची माहिती सांगू. भोसले आणि मोरे घर घराणा व्यक्ततीक. अ सातवाड्यांचे सावंत मधुबळे घोरपडे. फलटण्याचे निंबाडकर शिकरेमाने आणि मोहित यांच्यासह अनेक. कानी विजापूरच्या आदिशाहीची सेवा केली अनेकांनी देशमुख. अनेक आणि काम केले या बल्हाळ्या कुटुंबांना यश. करण्यासाठी वि शिवरायांनी विविध डाव ओपेचा अव्वल केला असे. की विवा वैवाहिक संबंध तयार केले देशमुखांना मागे. टाकण्यासाठी गावातील पाटलांशी. थेट व्यवहार करणे किंवा त्यांच्याशी लढणे. शहाजीराजांनी त्यांचा व्यवहार करणे नंतरच्या काळात आपल्या मुघलबद्दल दिशावृत ती बडगवली आणि त्यांचा बंडखोर करण्याचा न कार दिला त्यांनी विजापूरच्या शिवाजी बरोबर वाटेल ते कारण सांगितले. एकोणीसशे छत्तीस आणि एकोणीसशे
इंग्लिश इंग्लिश इंग्लिश इंग्लिश. म्हजे शहाजीराजांचा स्कार अपात मृत्यू झाला. हे म्हाला माहित होते का. हे तुम्हाला माहिती आहे का. नाही आम्हाला हे माहित नव्हतं आता तुम्ही सांगत आहे तर माहित झालं. शिवजी माझ्यानी केलेल्या नसताना नाराज मुलांशी ना शांतता खयार केल्यानंतर त्यांनी तरुण आणि आदिलशहा दुसरा सुलतानानी साधारणपणे स्वीकारले. त्यानंतर वीजापूर. सरकार अधिक स्थिर झाले आणि त्यांचे लक्ष शिवाय महाराजकडे वळले.
एकोणीसशे. सत्तावन्न मध्ये सल सुलतानने किंवा बहुधा त्यांची आई
आणि कारभाई
इन ह अफजाल खान यांच्या अनुभवी सेनापतीला शिवाजी महाराजांची अटक करण्यासाठी पाठवले शिवाजी महाराजकडे जाण्यापूर्वी वि विजापूर सैन्यानी तुळजाभवानी मंदिर जेष शिवाजी महाराज यांच्या घराचे पवित्र स्थळ होते आणि हिंदूचे प्रमुख ती तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरांची बिटवटांना केली विजापूर सैन्याचे पाठलाग केल्यानंतर शिवजी महाराज
का बोलते र झाला त
प्रतापगड किल्ल्यानंतर गेले तिथे त्यांचा अनेक अनेक सहकार्यांनी त्यांना असं
शरण जााण्यासाठी दबाव टाकला
काल चालू काल चालू ठेवत
फोन चालू आहे का
ज म का झ डबा पोस्टपोन झाला
आठवणी फोन ला असत
विजापूर सैन्याची पाठलाग केल्यानंतर शिवाजी महाराज ते प्रतापगड किल्ल्यावर गेले तेथे त्यांचा
शरण जाण्यासाठी हा हा
सरकारांनी त्यांना शहरात शरंजानासाठी दबाव टाकला अफजलखान वाईजवळ आला होता प्रतापगडून त्यास तोड देण्या देण्याचे ठरवले दोन्ही सैन्यांनी साात अडथळे आणले शिवाजी महाराज वेळात तोडू शकले नाही तर अफजलगानाकडे शक्तिशाली घोडदोड असूनही ही वेळा घालण्याच्या समाधाची करमत होती म्हणून तो किल्ला घेण्यास समर्थ होता दोन मननंतर अब्दुल खानाने शिवाजी मारकडून दूध पाठणून केल्याच्या बाहेर एकांत भेट जी बोली चालू केली हे तुम्हाला माहत होते का
नाही हे आम्हाला माहित नव्हतं तुम्ही तर फार चांगली माहिती सांगून राहिले आहे मला
ह तुम्हाला माझी माहिती आवडल का
हो मला तुमची माहिती खूप आवडली खूप तुम्हाला याबद्दल माहिती आहे वाटते
अजून काय माहित आहे का तुम्हाला याबद्दल
त्यांची तहाण्याची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वतःचे
अ आग्रह केला ओके ठीक आहे मग धन्यवाद छान माहिती सांगितली
मी समाप्त करतो